ह् तपला.
आता जाणार.
हम्.
त्या ह आप्याला..
हम्म.
आणिली काय तू प केलीस त्या आा
हॅलो! हॅलो ह तेच म्हणलं कुठं जातोस.
चा प्याला इथच ग आहे एक गाडा चाचा
हम्
सया्याजी हॉटेलचा गाडा आहे तिथं जातो. वा
रज लागतोयच वे
हो म्हणजे चहा हा आवाज लागतो. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हा पाहिजे. चहाच टकलाय नाही ते हा. ए रील ना बघ ती सगगड येत असते बोर्डावर.
हम्.
चहा हाात चहा. हा तुमच्या तर दोन छोट्या करत तुुो कुो कु
माझं बनलं मी.
आा
माझं म्हणल मी माझं
उजव आहे. तू घरात बस नसतेस आम्ही कामावर असतोय बाहेर बोंबलत फिरत असतोय. मग बाहेर असणारना रोक चहा लागतो सारखा सारखा.
ह अशी त अडी ना काय.
हो चार एक आराम मज्जा दहा मिनट विरुंगडा. इकडं बसलं तिकडं बसलं बोलणं कोणाची तर माप काढणं हे करणं हे चहाचं कारण असते. असंच हा म्हणून आप्याला लोक जातात सारखं.
हम्म असं सगळं कामावरची लोक बिक घेऊन.
हा.
काय मालकाच्याच नावाने शेळा्या द्यायच्या
ली तरलाो मला
हो
त्यामुळेळ आपल्याला टेनशन नसत
सिडिटी होत नाही काय
आं
एसिडिटी बिटी होत नई काय चहा पिऊन पिऊन
हच चहा पिऊन
बा बागेला तशी कुठनं एसिडिटी एवढी होत्या
आह
भागीलाच सारखं ऍसिडिटी का हुत्या अच्छ
कुणाला
मम्मीला
त--ते तुम्हाला माहीत
तर तुमच्यातनच प्रॉब्लेम आलाय तो
आमच्यातनं नाय गेल्याव प्रॉब्मल आलाय ते शोधारांच्यात प्रॉब्लेम नव्हता ह्यो तिला विचार
ते मग ते ते चांग ते अगोदरपसूनच अगोदर पासूनच खात नाही म्हणत सिडिटी होता मला पो हे खात नाही
प पोहे पोहे बि असला काही लाड नव्हता आमच्या वरक्या बिरक्या होता लाड
हम..
पोहे बिये काय नसायचं चहा चपाती एक चहा वरक्या चहा बिस्किट असलं हुतं
हम
कधी तर शेवाळ्याच बिवाळ्याच काही तर असायच नाहीतर असलं पोहे उपीट हे हे काय लाड नव्हते अस
होय ते आटान्याला वर काय मिळत
चारण्याला
अह चार आने काय बघाय नाहीत मी पन्नास पैसे बगितल्यात
चार आणे बघाय नाइस
नाही
हायत माड घरात ये दाखवतो तुला चारआणे दहा पैसे वीस पै से पाच पैसे एक
ते पैसे ठेव परत येणारयत चालू होणारयत म्हण
ते चालू होत नाहीत सुरजे पण मी ठेवलेत ते पैसे पितळेचे वीस पैसे काय अरे पाचदहा पाच दहा पाचदहा एवढ आहेत ग ते काय करोडनं नाहीयेत पैसे
आई जेवढं असतील तेवढं ठेव म्हणलय
ते ठेवणारचये ओ ती प्रॉपर्टी म्हणून ठेव
बय
हा अस
अगोदर नोटा पण होत्या नई म्हणजे हेच्या दहा पैशाच्या तेन हम्म
त नोटा काढल्यास
मला काय माहिती
मग कोण सांगितलं तुला हे नाय दहा पैशाच्या नोटा असत्यात होय कवा दहा रुपयच्या नोटा एक रुपये दोन रुपयेच्या नोटा
हम्म
दहा पैशाच्या वीस च्या काय नोटा नव्हत्या
कोणा कोणाला तर म्हणशील खुळ्यात काढतील तुला
मी कोणाला असल विचारायलाच जात नाही ते भानगडीतच पडत नाही जे मला माहिती नाही
म्हणून मला काय पण इचारतीस व्हय
हा तू कस आपलं आहेस ना तुझ्या जवळ इज्जत गेली तर जाऊ दे काय वाटत नाही
आम्ही घालवत नाही आम्ही सांगतोय असं काय करू नको बाई कोण तर काय तर म्हणंल म्हणून
कोण गं सोललं हे दुसरा म्हणून गप्प बसणार नाही आणि चार चौघांना जाऊन सांगंल हिला काय येत नाही बघ
मा
काय नाही निवांत
निवांत
हम्म निवांत
किती आठवड्याच कोण राहिलाय अजून
ह आता झालं एकच करतो बघ झालं
संपलं टार्गेट पूर्ण झालं तुझ बरं झालं आणि- आणि कुणाचं दुसरं कुणाचं आणि हायत नव तुमच्या घरात हेचं तेजं तेजं हेजं
सगळ्याच मी का करू सम्याचा सम्या करंल तेज तो करंल ब तुला तो
ये तुझं हाय काय
हा
त तम्या तम्याचा फोनंच उचलत नाही मी
परवा म्हणला मला मामा माझा फोन उचलत मी काय करत नाही बाई परत त्याला
तो बि घरात
नव्हतच की मला म्हणला बहुतेक त्याला मायासंघ बोलायच नसंल म्हणून केला नसंल
नाही नाही रात्री काय केला फोन केलता आणि मी नेमकं गेलतो बाहेर मला यायला झाला वेळ ठीके सांगून ठेवलेला वाटतं फोन कर म्हणून आल्यावर शौर्यने सांगितला मला अस अस फोन कुणाचा आलता मग मी बघितलो तर हेचा आलता मग मला वेळ झाल्ता राहूदे म्हटलं उद्या परवा कराय येईल
तस तसं म्हणला काय मम्मी म्हणली तसं नाही करत त्यो कामात असेल तर कामात आहे म्हणून सांगतोय म्हणून
मी फोन उचलतोय मी नाही म्हणत नाही तो विचारतोय फोन करू काय तर त्याने मला फोनंच केला नाही परत तवा पास्नं
तेचं सांगालोय न्हवं त्यांनं केलाच नाही म्हणून
हा म नाही तर का मी त्याला फोन करून निमंत्रण देऊ बाबा मला फोन करत बंस म्हणून
तुला सांगितलंय कनाही आपल्याकडं इनकमिंग फ्री हाय आउटगोइंग नाही आहे आपल्याकडं
हा
हा तुला तुझं काम मग तुला तुझं काम असलं माझ काही तर मी तुला सांगतोय की मला बि आता वेळ नाही. नंतर बघू, तरी पण तू नंतर करतीस नव फोन.
म आता आपल्याला गरज आहे मग आपण करणारंच की.
म नंतर केल्यावर मग उचलते ना मी. हा म आता याला फोन करून सांगायला पाहिजे.
की आता मी कामात नाहीये कर म्हणून.
हा. असं सांगतोय ना मी ते समोरच्याला तसं हे करायं पाहिजे एकदा सांगितलं की बाबा असच. ताटून बसला की मग मांडवाला जायचं नाही आपण हाय क नाही.
होय.
हा म आणि काय.
निवांत.
निवात. आराम चालू आहे. आयुष्य आयुष्य हे काय म्हटलो आता मी.
काय म्हणलास.
सकाळी ते नाना पाटेकर चा डायलॉग म्हटलो की हा आयुष्य हे सुंदर आहे ते मी आणखी सुंदर बनवणार. हम्म सुंदरला सुंदरच बनवणार.
हा बनवा.
आ
बनवा आणखीन सुंदर बनवा.
होय आणखीन सुंदर बनवत राहाचं. काम करायचं. पाऊस बहुतेक तर काय नाही आहे नाही नाही. का तिथं पडलाय आमच्या गावाला कस काय पडना.
तुमचं गाव वसाड पडलय.
आमचं गाव तांबे मळ्यात आहे सध्या.
हम्म काय माहिती म.
आम्ही सध्या तांबे मळ्यात तांबे मळ्यात.
ओ पाणी बारीक यालय म्हणून म्हणालेत बघा.
कोण पाणी भरालय.
काय.
कोण पाणी भरालंयं.
पानी आलय चावीला.
हम्म
ए मम्मी असं केलीत. मग काय आणि
काय कसं काय बर हाय. कुठ हाय बरेच दिवस झालं काय फोन नाही काय नाही तुमचा.
काय पत काय पत्ता नाही काय नाही.
गेलतो ओ असच जरा काम होत म्हणून.
काम होत म्हणून गेल ता तेच म्हटलं काय तुम्ही कुठे काय दिस दिसना झालाय फोन नाही काय नाही हिच्या आयला कुठ.
तुम्ही पण केला नाही.
कुठं बिझी झालायसा म्हटलं.
हा तेच की आमी नाही केलं म्हनून तुम्ही पण केला नाही.
ला म्हटल तुम्हाला डिस्टर्ब कशाला कराव म्हणून मग राहते म्हटलं तुम्ही रिकाम आला की फोन कर त्यात असं तुमच्या गावाला कोणाला पाहस मग कस आम्ही करणार पोन अ
तुमच्या गावात नाही पडला तर तुम्ही करायचं
आमंत काला पास नाही पडत आम्हाला हाऊस असते त्यामुळे पाऊस पडत नाही तमच्याक काय करायचं सांग
म्हणणच म्हणलं तुमचं गाव साड पडलेला आहे.
हे भाई आमचं गाव भयानक मोठे पावसात लय मोठा आहे आला भयानक पडत होता. एक दोन चार वर्ष पाऊस कमी झालाय नाहीर मी त्या पावसाचा व्हिडिओ करून होय एवढा भयानक पा काय शेवट म्हणजे शेवट पाऊस
हम्म
कला पाऊस पडायचा आमच्या गावाला
इथ आवडा नाही बाबा
इथं नाही इथं पडत नाही. एवढा का पण कोरजित शेवट पोस्टतो शेवट
हो
आता जरा कमी झालाय जरा झाड तरडे तोड झालीत ना सगळे कारखाना वाढले त्यामुळेका मिळाला तर गेलण सांगायला मी जातोस का तुला पण तोडू म्हटल्यावर मग मी राहू दे म्हटले जात तिकडे माझ्या बाजूला माघार घेऊन परत आलो मी पळून
हम्म
तू तुमच्या तुच्या दारात काय झाडं लावाय लाव म्हटलं आच्या दारातला का विचार येऊ नको
तुम्ही लावलायच ना तुमच्या दावात
नाही नाही आम ते आमची कुठं काही जागा आहे. काय जाणार आम्हाला
आच ते एवढं दोन कुंड्या लावायच्या कुठेतरी
हा शेवती थोडीफार लावले थोड फुला फळाची
ह
हा पाठी मग घरा जे आहेत ते कॅनात म लावलेली झाडं
हा तशीच लावायची
हे हा आपल्याला जर असा आता नियोजन मोठं करायच थोडं करायचं होऊ जरा अस जागा मिळणं झाल्या मला मिळाल मिळाली की मी मोठी मोठी झाडं लावणार असेल गळगळीत चिकू, आंबा, फणस,
बाहेर कुठे जायचंच नाही. भाजीपायला भाजीपाल्याला कुठे जायचंच नाही.
भाजीपाल्याला नवं ग भाजीपालेची मोठी झाडं असतेात ती बारकी असतात आणि आपल्याला जास्त भाजीपाला लागत नाही कोंबडा कोंबडीची पण काही झाडं नाही आहेत बकरा कोंबडा असली झाडं पाहित आपल्याला
ह लावाता तुमच्या जमिनीत ना ते पण उगवला
ते नाही उघणार हाडं पेरली बघितलो काय आला नाही ते
नाहीय याला का.
हो अ जायचं काय तुझं किती वेळ झाला बा
माझं
ह
झायलाय अकरा मिनिट
झाले अकरा मिनट मग हे कट कर तुला मी चहा पिऊ आल्यावर नंतर कॉल करतो. बरोबर पण आपला आपला ठीक आहे.
ह